आता सांग मला तू कंस बनवायचं थालीपीठ!
अरे बापरे! हहहह विचारून सांगते. मी आता ते नाही.
हं बघ
माझं लहानपणापासून असं एवढं कुकिंगमध्ये नाहीचे हे इंटरेस्ट जास्त कारण की प्रत्येक माझ्या मैत्रिणी वगैरे त्यांना मी ऐकते की मला कुकिंग आवडते. हे ते पण मला नाहीये.
आणि त्याच कारण पण आहे. की कारण तू एकुलती एक ना मम्मीची मग काय मम्मी काय किचन मध्ये तुला हे नाही. नवरा बनून खाऊ घालणार. हहह तेच बनवून खाऊ घालणार तुला तुला बनवायला नाही. लावणार तर अशा दोन तीन बहिणी बहिणी मग त्यां सगळ्यांना शिकवून दिला जात. मोठी बहीण असेल. तर त्यांच्या घरात तर आय क काय बाबा लाड आहे. कोणाचे तरी बाबा कोणाचे तरी मस्तच. चांगलंय, चांगलंय नाही. थालीपीठ इथे पण म्हणजे मी पण बनवते. पण जे ट्रेडिशनल पद्धत असते ना थापून बनवतात. अ का याच्या कापडावर हा हातावर कापडावर तर इथे पुण्यात ना एक वडापावचं दुकान होत. एका मॉलमध्ये जिथे आम्ही काम करायचो. ना आधी तर आमच्या एकदम बिल्डिंगच्याच समोर मॉल होता. तर तिथे एक अ फेमस वडापावच त्यांनी स्टॉल लावलं होत. स्टोअर होतं ते त्यात थालीपीठ मिळायचं! तर खूप टेस्टी थालीपीठ त्याचं छोटस असायचं. हाताच्या साईजच प्राईस त्याच काय तरी सत्तर रुपये काय तरी अ एक्सपेन्सिव हा एक एवढंच हाता एवढंस फक्त मी म्हटलं बाबा कोणाच्याकडे गेलो आम्ही तर एवढं मोठं थालीपीठ मिळतं. ते पण मस्त तूप किंवा लोणी असं घालून हे लोक हो एवडूस विकायच एवढं, ते आम्ही खायचो कारण आम्हाला खूप आवडायचं ते टेस्ट ना. मस्त असायच पण, चव छान असायची.
अच्छा! पण सत्तर म्हणजे काहीतरी स्पेशल वगैरे
काही नाही ग, काही नाही. इन्फॅक्ट घरात बनत ते जास्त चांगलं पण ह्यांचं कसं? भाजणीच, उपवासाचं थालेपीठ म्हणजे अस ना आणि त्यात मॉलमध्ये दुकान मग थोडी ते तीस चाळीस रुपयाला विकणारे काय वस्तु सगळं पन्नास च्या पुढे. वडापाव पण पन्नास रुपयाचे पुढे. पण ना ते दुकानाच एक खूप फनी थिंग होती की त्यांचं ना दुकानात सगळं अशा पुणेरी पाट्या होत्या पुणेरी पाट्या असतात ना फेमस तर त्यांनी डेकोरेशन ते केलेलं की सगळ्या पाट्या लावलेल्या की असं उगाच बडबड करत बसू नका. अ सुट्टे पैसे ठेवा. सगळं लिहिलेलं असायचं तिथे. तर आम्ही आम्हाला पण मजा वाटायची आम्ही जायचो ना दर वेळ आम्ही बघायचो नवीन पाठी हून ती लागलीये अस सगळे
हम्म! हह!
त्या पुणेरी पाट्या खूप फेमस ये ते. खूपच काय काय उद्धटपणे असतात. कि इथे गाड्या लावू नका. नाही तर हवा काढली जाईल. असं काय काय काय काय आणि ऍक्च्युली लिहितात मी मी पण पाहिल्यात अशा पाट्या, ऍक्च्युली अशा पाट्या लिहितात लोक.
होय मग आता ते अजून पण असेल की, का नाही.
आता आता नाही आता नवीन पिढी नाहीये पण मी आधी कोणत्या कोण तते जुने दुकानं वगैरेे येत ना त्यात असतांत अश्या पाट्या. आणि हे दुकान म्हणजे, त्यांनी तर खास अस ठेवलं होत की, अ पुण्याच्या पाट्या फेमस येत तर त्यांनी त्या दुकानातच लावल्या होत्या त्या अश्या. आम्हाला खूप मजा वाटायची आणि जायचं तर बघायचं असं सगळं वाचत बसायचं. एक एक एक एक ना त्याच्यामध्ये तर असं होत. तर सगळं ग्रुप जायचा ना आमचा म्हणजे अ- चहा पिण्यासाठी असं. तर मग तेवा आमी सगळं वाचायचो वगैरे अस. आमचं ग्रुप मग काय तुम्ही लोक तर काय तू तर काय चहा पितच नाही.
नाही पित हो.
हू
नाही खूप म्हणजे आधी खूप पीत होते बिस्किट आणलं की एक एक पुडा संपवायचा. खारी खायची पण ते नत नंतर नंतर इंटरेस्टच गेला ते म्हणजे चहानी त्रास वगैरे व्हायला लागलं. म्हणजे बघितलं मी की कशामुळे होत चहा सोडल्यावर वर ते कमी आलं मग माझ.
कमी झालं अछा मग तू खारी काय ते तंस खातात तस खायची का वाटीमध्ये टाकून चहा ओतून तस.
नाही खााडी अ खारी बुडू.
बुडवून ना हा मला पण तसच आवडत बुडवून. पण ना माझा एक फ्रेंड आहे तो तसं खातो. कोलापूरचाये मी बोलले ना त्याला तशी सवय. वाटी घेणार ते मग चुरा करणार त्या खारीचा त्यात चहा होतणार. आणि मग चमचानी खानार. मी म्हटल हे काय पद्धत रे दूध
ती पण छान लागती नाही छान लागती ते भुगा टाक ते मग मी शेवटचा
मी म्हटली ही काय पद्धत? अशी बुडवून खातात बाबा खारी. किंवा बटर तुला नाही माहित हे अशी मजा खाण्यात त्याला तसच पाहिजे. आणि अजून एक माझा फ्रेंड होता. तो असं फरसणवर चहा टाकायचा. आणि खायचा.
आम्ही मी पण चहात फडसाण टाकून.
म्हणजे तू पण हे काय काय सवयी अस मला चहा बरोबर फरसाण आवडतं पण वेगळां आपलं ते एक चमचा फरसाण का चहा पिऊन. असं आवडत हे काय चहा मध्ये टाकून फरसाण
नाही नाही आधी तसचं. खात होते बरं काय एक घास याचं एक घास, नंतर म्हटलं बघू तर मिक्स करून पण लय भारी लागतंय. म तसच खात होते. हम्म
अजून एक माझी मैत्रिने ती ना पार्लेजीची बिस्किट पाण्या बरोबर खायची. तिला पाण्यात बुडवून आवडायचे. तू सगळे- सगळे असं काय रे? सवई तुम्हाला सरबत मध्ये ड्रायफ्रूट तिला सरबत मध्ये आवडायची, सरबतमध्ये ती खाणार. तू सरबत मध्ये ट्राय कर मस्त. सरबत मध्ये ती खूप म्हणायची, की खूपच छान लागत. सरबत मध्ये, ह कारण त्याच ते थोडं अंबट. चव लागायची ना, तर बिस्किट लावणे तर छान लागते ज.
चहामध्ये पर्क मिक्स करून खाल्लंय. परत मंच, कॅडबरी लय भारी लागती.
प्लीज मी एकदा चुूकून -चुकून चॉकलेट फ्लेवर्स. चहापती असलेला, चहापिलेला होता. बाबा ती च मला अशी डोक्यात. तबसली होती ना, चॉकलेट आणि चहा ची चव मी परत कधीचं विचार. केला मी चहा आणि चॉकलेट ऐकत्र म्हणजे, ते काय झालं होतं, आम्ही कोणाच्या तरी घरी गेलो. आणि ते म्हणे, आमच्याकडे चहा पावडर आहे. चॉकलेट फ्लेवर आहे. म्हणजे चॉकलेट फ्लेवर. चहा तुम्ही पिऊन बघा- पिऊन बघा. खूप छान आहे. मग तिने बनवलं, तर बाबा मला बिल्कुल आवडलंनव्हतं ते चहा.
नाही आवडल. पण चॉकलेट ची चहापती असती, का मी पहिल्यांदाच ऐकले?
फ्लेवरची असती, चॉकलेटच्या फ्लेवरची, वेगवेगळ्या फ्लेवरची. हा तर ते अस होतं त्यावेळी म्हणजे काय माहिती? तिने कुठून आणली होती? मला बिल्कुल आवडल नाही, हा मला कॉफी मध्ये आवडेल अ हे कॅडबरी. किंवा चॉकलेट पण कॉफी. मध्ये पण कस म्हणजे युरोपियन जे देश असतं ना माझी एक स्टुडंट होती. ती अ इकडची होती नेदरलँडची होती. तिला हिंदी शिकवायला जायची मी तर. ती अशी. कॉफी घेणार ब्लॅक कॉफी, कडू असणार ब्लॅक कॉफी आणि. त्याच्याोबत ती कॅडबरी खायची जी गोड आहे. तर ते मग बलन्स व्हायचं तिचं. कि कॉफी कडूं आहे. आणि चॉकलेट मध्यें ती टाकायचं ची त्यांत ते पूर्ण कॅडबरी असं तरं ती तिची पद्धतं होती बघां म्हणजे आपणं चहा बिस्किट कसं खांतो? तरं ते तसं कॅडबरीन कॉफी खातं असं त... रं मी तिलां म्हटलं हे कां तुमची पद्धती ती आमचे नेदरलँडमध्यें मोस्टली असं खातांत कॉफी बरोबर कॅडबरी खातांत. आणि तिचं जो हजबंड होतं होतां नां..., तो पुण्यांमध्यें कामांसाठी आंला होतां एकां अं तरं त्यांची ऍक्च्युली चॉकलेटचीचं कंपनी होती. म्हणजे तो ज्यां कंपनीचा इंजिनियर होता. तरं त्यांना खूंप असे फ्री सॅम्पल्स असे मिळायचे तरं त्यांची खूंप मजां होती त्यांना मस्तं कॅडबरी चांगल्यां क्वालिटीची मिळांयची गॅलेक्सी चॉकलेट आहे नां गॅलेक्झी कंपनी गॅलेक्सी कॅडबरी मिळते ती कंपनी ओपन होतं होती नां पुण्यांत तिचां इंजिनियर होतां तो अं नेदरलँडचा मगं त्यांना मी हिन्दी शिकवते शिकवांयला जायंचे तरं बाबां तिचे कांय- कांय वेगळ्यां पद्धती तरं ते खूंप मी तिच्याकडून शिकले असे वेगवेगळे कॉम्बिनेशनस पणं मस्तं होती ती अं... युरोपियन होती एकदंम अशी हांयटेड, सहा फूंट असेल ती ऑलमोस्ट दोघं पणं ऍक्च्युली दोघं पणं एकदंम हायटे मी गेले नां त्यांच्या पुढे एकदंम छोटीशी दिसांयचे तरं मगं त्यांनां पणं छान मस्तं हिन्दी शिकली होती ती आणि किती दोन तीनं वर्ष हो पुण्यांमध्यें ते तरं जायचे ममी त्यांच्या सोबतं त्यांना हिन्दी शिकवांयला नां तरं मगं घरांच्या पासूंन थोडं लांब राहांयची ती तरं मी रिक्षाने जायचं तिच्यांकडे आणि येतांना रिक्षाने यांयचे तरं ते मगं त्यांनी पाहिलेलं दरवेळी असं प्रॉब्लेम होतं नां मगं ते लोकं कायं करायचे त्यांची कांर पाठवांयची मलां आणांयला आणि सोडवांयला. ते माझी खूंप मजां होती त्यांच्याकडे क्लांस होतां तरं त्यांचं तेचं होतं की एकदंम यांयची -जांयची सोय होती आणि एकदंम व्यवस्थित होतं. आणि छान शिकली ती बोलांयची पणं हिन्दी तिचं मिस्टरं लां वेळं नव्हतां मिळतं पणं ही शिकली मगं ती आहे अजूंन माझ्यां कॉन्टॅक्ट मं माझी फर्स्ट स्टुडंट इंटरनॅशनल ती मगं त्यांच्यानंतर मी बऱ्यांच जणांना शिकवलं पणं ती चांगली माझी म्हणजे मै पणं असं शॉपिंगला जायचं तिला जिथं तिे कुंठे गरजं आहे नां जिथे हिंद बोलावंग मराठी बोलावं लागेल मगं ती मलां घेऊन जायची सोबतं आणि मगं ती पे करांयची त्यांच्यासाठी असं तरं मस्तं होतं इंटरप्रिट म्हणूंन कामं करांयचे मी तुझ्यांसाठी भाषांतर कारलां
हां हां हां
तरं त्यांमुळे मी बऱ्यांच गोष्टी शिकल्यां ती खूपचं अशी एकदंम टॅलेंटेड होती रायटंर होती ती तरं ती डचं भाषेमध्यें म्हणजे त्यांची जी भाषा होती ती त्यांच्यांत ब्लॉ बुक वगैरे लिहायची आणि बुक्स पण घ्यायची ती हम्मं पणं ती तर लँग्वेज वेगळी होती ना त मी वाचत आणि इंग्लिश पण तीच खूप चांगलं होतं एकच्युली बाहेर चे जे असतात ना युरोपियन देशातले त्यांना इंग्लिश येत नाही त्यांना त्यांची भाषा येते. असं
अच्छा म्हणजे त्यांची वेगळी भाषा हो
हा तिची डच लँग्वेज होती, डच भाषा बोलायची ती, डच होती ती. युरोप मध्ये नेदरलँडमध्ये ना तर तस तर अरे मजा यायची तिची फार, तिच्या बरोबर खूप फिरले मी, खूप नाही पुण्यामध्ये तर खूप फिरले कारण ते पुण्यात कामासाठी आले होते ना तीन वर्ष राहिले ते मग त्याच्यामध्ये माझ्याकडन क्लासेस घ्यायचे ते तर अस हम्म तर असे आहे बाबा वेगवेगळ्या पद्धती लोकांच्या खाण्याच्या तर, चल आता चहा चहा म्हणून तर मला चहा प्यायची हे झाली चल मी जाते
मी जाते. हो हो हो चालत ओके ओके बाय बाय हो.
थ